हॅलो, हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय?
हॅलो.
हॅलो. येतोय का, आवाज माझा?
हो, येतोय ताई.
हॅलो. हा. बोलतेय. ह, हा हो, हो. येतोय ना? तेच म्हणल. बोला जरा रेंजचाच प्रॉब्लेमय इकडं. त्यामुळं.
काही नाही. म्हटलं, तुम्ही कुंड्यांमध्ये वगैरे, झाड वगैरे लावली.
आली बघ हो, हो, हो. तुम्ही विचारत होता. कुंड्यांमध्ये म्हणजे लावली होती मी. इकडं, ऊन फार असल्यामुळं काय होतंय झाडं आपोआप वाळून जातात. मग कितीही जरी तुम्ही लावला तरी त्याचा काहीच उपयोग्य नाही, हा आणि एकतर पाऊस इतका लेट लागलाय की अ पाण्याची पण कमतरता पुन्हा विहीरींना पण पानी नाही.
ऊ!
असं झालेल आहे आणि आपलं ह्याची झाड म्हणजे आंब्याची झाडं. किंवा नाराळची झाड म्हणा किंवा आपल कडुलींबाची झाड असं लावलेलीं हेत शेतात. म्हणजे जेणे करून आपल्याला ऊर्जा पण भेटेल हा.
हो!
ऊर्जा पण भेटेल, गार पण वाटेल, शरीराला थंडावा पण
हो हो!
अस. इथ कुंड्या म्हणाल तर फक्त काय आहे, एक तुळस, कोर पडीच एक झाड, आणि एक आपला ह्याचा वेल. मनी प्लांट चा वेल जास्तीत जास्त इथं घरापशी.
हूं हा ठेवायलाही जागा पाहिजे एवढ्या कुंड्या वगैरे ठेवायला जागा नसते.
भा जागा नसत. त जागा झाली कुडीत आम्हीच आहे आमच्या आणि कुटुंब आमचं एकत्र असल्यामुळ तेवढं शक्य नाही कुंड्या वगैरे असं हित. आणि घरात मुलं ही त्यांची जाऊबांची दोन माझी दोन असल्यामूळ कसं आहे चार मूल म कोणाला आवरायच. फुलं पानं तोडण्यापसून, किंवा ते माती वगैरे खानारं पोर माती ऊं करनार असं काही मा त्यापेक्षा नाहीच लावलेल ठेवलंच नाही कुणी.
हूं!
ह तुम्ही लावलाय का नाही कुंड्या वैगरे.
अ मला खूप आवड आहे झाडांची पण मला ला मला ना जागाच नाहीये लावायला मला थोडशी गॅलरी मध्ये थोडी जागा आहे. अ तिथं थोडश्या कुंड्यांमध्ये लावलंय मी मनी प्लांट वगैरे काही या फुलांचे झाडं असे तुळस वगैरे. ते असच लावलय मी पण थोडशे. जास्त नाही पण कोरपड वगैरे ते लावलंय. लाजाळूचं झाड असे छोटे, छोटे रोपटे लावले बा मी. फुलंचे काही रोप.
हा मं हा.
लावलंय थोडं, थोडं. पण खूप छान वाटतं, आणि आपण रोज पाणी टाकतो त्या झाडांना हे करतो. आणि एखादं एखादे छान फुल आलं त्याच्यावर तर आपल्याला किती आनंद होतो ते. फुल बघून किती प्रसन्न वाटतं आपल्याला कि नही.
हो हो हो, आणि होय बरोबर आहे तुमच बरोबरं.
हूं!
आणि असं होतं की ते फुल तोडण्याची इच्छा पण होत नाही.
नही होत, माझं पण नही होत.
ह बरोबर आहे ना, कारण आपल्याला असं वा कि ते झाडावर छान ठवले दुला हा डुलत राहू दे त्याच्या त्याच्या म्हणजे
किती सुंदर वाटता झाडांवर
हो हो हो बरोबर ये माहीत होतंत पण ते झाड आणखीनच छान उठून दिसतं अल बघायच नाही तर बघायचं.
तोडून काय ते तोडून तर ते लगेच सुकून पण जातात तोडल्यावर झाडावर ते असे फ्रेश राहता मस्त कायम असं दिवसभर फ्रेश राहता झाडावरच
हा ह बाबा
पाऊस यायला पाहिजेल ओ आता खूपच
खूप खूप खूप हे झालंय आणि गरमी हल्ली वाढायलाच लागलीये निघून चाललाय आणि गरबी खूप खूप वाढयला लागली गर
या वर्षी जास्तय पण गरमी
होय होय खूप जास्तय.. पाऊस पडायला पाहिजे पावसाशिवाय काही नाहीये आणि माणसाचं एक म्ह णजे जास्त पाऊस आला तर पाऊस जास्त आला जास्त आला थोडा पाऊस कमी आला तरी पण पाऊस कमी आला
हालच होता पिकांचे नुकसान होते भरपूर नुकसानी होता पाऊस जास्त पण आला तर पाऊस पाऊस प्रमाणातच यायला पाहिजे. जास्त पण नको कमी पण नको असं जास्त आला तरीपण नुकस् हो पिकं वाहून जाता मग काही शेतीच्या शेती पिकं लावलेले वाहून जातात शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं
नुकसान होत हो बरोबर ये जेणेकरून प्रमाणातच पाऊस यायला पाहि...
हाल होता. ट्रेन बंद पडता किती हाल होता बसेस बंद पडतात पाणी भरून जात सगळं रस्त्यांवर जाणं मुश्किल होतं ड्युटीला जाणं मुश्किल होतं खूप हाल हो..
बरोबर आहे. हम् ब आणि शाळेंच्या मुलांनी तरी शा स्कूल म्हणजे
शाळा पण बं द हो जास्त पाणी तुंबलं तर शाळा पण बंद ठेवता
हो हो हो हो मुलाचं पण हाल होता बस अन् जे गाडी ड्रायव्हर जे लोक असतात ना लोकांचं का
हो हो हो ड्रायव्हर तेच कस काय आणतील एवढं पाऊस जास्त झाला तर र... स्त्यावर म्हणजे चालणचं मुश्किल होऊन जातं ना गाडी चालवणं पण असं
हा बरोबर
आता मागे एकदा दोन हजार एकोणीस साली बघितला तुम्ही किती मोठा पूर आला. कोल्हापूर, सांगली पाहिलं ना तेव्हा किती नुकसान झालं लोकांच? खूप म्हणजे खूप एका एका घराच जवळ जवळ एका एका घराच आठा नऊ नऊ लाखाचं नुकसान झालं. कुणाच कुटुंब वाहून गेलं कुणाच पूर्ण सं सार वाहून गेला आहे तसा.
हो, काही काहीच पूर्ण होऊन गेलं भांडे वगैरे सगळं.
हा, जे संसारिक सामान असते ते. हां. हो हो हो, हो. दोन हजार एकोणीसचा पूर जो आला तो असा म्हणजे महाराष्ट्राला सांगून गेला. कि पाण्या पासून धोका आहे. ते सांगून गेला, किती नुकसान झालं म्हणजे बोलायलाच नको एवढा पाऊस पडला.
सोलापूरकडे आहेत का तुम्ही?
मी सोलापूर, उस्मानाबाद
हॅलो.
उस्माबाद जिला, उस्माबाद जिला माहितेये का?
ताई तुमचा हा, मुलं काही, गोंधळ करताय का तिकडे?
हा ते मुलांचा आवाज येतोय जास्त.
मुलांचा आवाज आहे नाही बाहेर जरा रस्त्यावर मुलं आहेत त्यांचा आवाज ये तोय, खेळाय लागलेत ना आता सुट्टी आहे अजून शाळा, हा. सुटटीचे अजून दिवस आहेत आणि दोन दिवसान शाळा चालू होईल.
हम्म. आता सोमवार पासून चालू होतील बहुतेक शाळा ना.
ते, हा सोमवार पासून चालु होतील.
हम.
सोमवार सगळी कड पंधरा तारखेच्या नंतरच काहीतरी चालू होतात.
हो.
ठीक आहे मॅम, ओके मॅम.
शाळा चालू झाली की पुन्हा अ मुलांचं आहे. आहे तस मुलाना एकदा सवय झालेलीये, घरात बसायची.
हो, सुट्ट्यांमध्ये मजा करायची सवय होऊन जाते त्यांने.
सवय झालेले आहे टी व्ही बघायचं, मोबाईल बघायचं.
टी व्ही, मोबाईल धरून बसता मुलं पण.
पण आता दोन दिवसात आणि आहे तस शाळेत जायचंय. परत, वही पुस्तक उघडायचं मुलांना किती त्रास होणार आता?
हा हा
खूप त्रास होणार.
शाळेचे युनिफॉर्म वगैरे घेतले गेले का मग?
तो आणले ना शाद पहिलं चांगलं होत आपल्याला मराठी मीडियम मध्ये सगळ भेटून जायचं. तक शाळेचे ड्रेस युनिफॉर्म सगळे भेटायचे. आता आल् असं झालंय की पहिला युनिफॉर्म त सगळे तयार ठेवायचे. आणि बघ मुलांना शाळेत पकायचं की आता खालीच झालं. तला तयार ठ मग साळेत जा अच्छ तमच्या म्ह- ह
आणि रोज रोज मुलांना टिफिन वगैरे का काय द्यायचं ते पण सुचत नाही वेळेवर.
हा ज नाही ना एकदा समजाज होय होय होय. हो आपण जर एखादी भाजी केली तर ती त्यांना हमकाच नको असली नको म्हणज नो
हो त्यांना काहीतरी वेगळंच पाहिजेल असत हे नको ते नको. रोज रोज वेगळं काय करून द्यायचं तो प्रश्न असतो परत
हो काय द्यायचं आपण जे करतो ते त्यांना नकोच असत. अजिबात खाला तयार होत त्यांना आपलं हे मॅगी हा किंवा काहीतरी नूडल्स हे जी सवय झालेली असते खायची. शाळेत पण तुकेच मागतात.
द्याय नाही मुलाना पष्ट काहीतरी करून द्याय. नूडल्स द्यायचे नाही आपलं घरगुती साहित्यातून काहीतरी बनून द्यायचं वेगवेगळं
हा बरोबर ह
कारण मॅगी म पण मैदा वगैरे असतो ते चांगलं नसतं शरीरासाठी.
ओके चालतय.
चालेलय मी करते मी नंतर ह.
ह हो हॅलो